झाली का
हॅलो
हॅलो फ्लाईट लँड झाली का हॅलो हा बोल ना
हॅलो
हॅलो आवाज येतय का तुला
हा येतोय येतोय
हा फ्लाईट लाईन झाली का म्हलं
हा झाली ना
काही त्रास बीस काही
काही नाही चालेू आप हा
स मऊ देत का
हा येईल ना उद्या उद्या येईल
सकाळी मी कॉल करल मी किती वाजता करल चार चार वाजता कॉल कर उठून राहिव. तू झोपूनकोस आपण जाऊ मस्त ट्रेक बीक करून येऊ
हा चालेल
काय कोणच्या्या गाडीमध्येध्ये जायचं ते सांग थार काढू का फॉर्च्युनर.
काड भाऊ फोर्टूनर.
पॉचनर काढू ठीक आहे ठीक आहे कोणतरी आलं वाट. दोन मिनट घरी म्हणजे घराच्या बाहेर आले आवाज दला. अरे ते एक नमून आलंय चीन्मय. अलकशी बोलायचं नाही मी बोलणार पण नाही. गच नाही नाही बोलणार रच नाही खाली जाणारच नाही गच्छीर आहे ना तुम. घालून आलं तुम्हाला बोल न मी बोलून आवाज नि दिला मी
आज काय चालवे
ह काही नाही आता उद्याच फॉर्च्युनर काढून जाऊ आहे सकाळी सकाळी तू ते मला एक एक स्टॅग मला हे पाहिजे रेड बुल.
हम
हा
हा ना
रेड रलचा एक स्टॅग पाहिजे आला हे नको सांगू मला तू गिफ्ट करून आला एक स्टॅग
ह करतो हम्म खेळली एकदम.
रेड बघचा
हमम
हा बोल ना.
आपलं कंपनी हडली की नाही.
नाही ना यार
मुलगा आहे ना रे हा हा बोल ना. नाही वाढली.
वाढली का.
नाही ना क्रायसिसमुळे कमीच सध्या.
हम्म आवकडे भा. अजून काय हा हॅलो.
अरे काही नाही म मित्र पण आला ना.
हम् त्याला म्हण उद्या भेट म्हण.
ज काल त्याच काम आहे काली.
जाऊ दे.
तेसत हा.
उद्या बोल.
शिवाय नको द रेकॉर्ड होते रकॉर्ड.
अरे काय करतोय तू.
सांगून ठेवते वॉर्नंग्स. उग आपसई मायंडस मध्ये जाईल ना.
कशाला सांगायचं.
अरे समजात ना समोरचा काण डच.
ह् जाऊडे.
हम्म
काय म्हणतो चिन्मय.
तो काय म्हणतो तो आला टाकला झालाय तो टाकला. तुला बोोलच का त्याला.
नको नको
नको तो पण नको म्हणतो तू पण नको म्हणणारे काय